हा, बोलऽ
हा,, कुठ गेला हुता रे? हा,, चांगलं चालूय सगळं.
हम्म,, येणार होत तू आला नाही मणलं?
नाही नाही रे,, टाइम नाही भेटत ये,, अभ्यास,,
फ्लाईट ला जाऊ आहे, उद्या ऽ
हां,
परवा दिशी बुक कर,, आवणून जाऊऽ
हम्म, हम्म.
नाही शनिवार ब कर शनिार रविवार.
हम्,, ओबीटीचं काय झालं रे? झालं का नाही?
विषयच नाही करत मी आता,, विषय डायरेक्टऽ तीस तारखेनंतर,, म्हणजे एकोणतीसच्या रात्री करणारता ओघटीचा विषय.
काय बोल नार.
हा, बोलन. कि ब कशी आहे? काय आहे? विटल कसा आय? चांगलंय का नाही? तेच नॉर्मल गोष्टी बोलच. त याच्यात जाणार नाही, उगच नाही ते गोष्टी. करा, पण पेन बनून राहत कशा? जसा मी आहेा बराय,, पिनच बरा आहे मी. गरज नाही आली सगळे्,, म्हनायची.
हम्म,
हो वटो त्याच्या आहे, सर की माझा आहेच?
हम्म
तुझं काय म्हणयंय तुझं साक्षीचा काय झालं
हा.
तुझ्या सासखेचंय झालं भेटलं का नाही.
साासकेलं नाही भेटलो मी अजून भेटतच नाही आता कधी.
तू बोलता माझेच बोलणार तो गर ना. गरज नाही नाही रे बोलणार पण नाही. एवढं व नसतय रे.
जाऊ दे रे सोड दे म पुढे जायचंय.
हम्म.
मतलबी वाहतले म्हणून म्हटल तू बी नक.
माझं तर म वगै म पण गेलं एवढे.
काही गरज नाही म्हटलं. कोण एवढा ऐकून घेल भाो ते उग रिकामा चम काम करतरी म्हणून बाकी घईन.
आजारी काही काम नाहीज सध्या जसे तसे राह दे आश्यांना जास्त हे करयचा नाही. नाही तर चांगल्या गोष्टी बिघडायच्या कामा
हम्म.
अ तुझं काय चालेल.
काही नाही चांगलं झालं माझ आताच जाईल ना मस्त बाैकी. त मग कायळेल बिटोला
माझ पण ठीकठाक आहे.
हं.
आता जाईल दुपारून.
ओबिटो कड.
नाहीईने.
मग.
तपरी मला दुसरीकडे जायचं ये बिटो सध्या ते तो आला असेल घरी ओबीतो लवकरच येतो. ओबीतो लवकर येतो घरी सकाळी लवकर जातो. आणि लवकर येतो मीच उशरा येतो. दुपारी जात रात्री येतो. अरे जाऊदे रे. ट्यूशन बंद बेग ना फ फरगचत ना.
हो न यार.
सकाळी